हा कनेक्ट होइना का तुझ?
हा झालंय. होय माझं कनेक्ट होईना झालत.
हा हा.
हा, काय करलाय?
काय नाही पुरगीला झोपवलो आता.
हा हा. हा जेवणतेन झालं? हा झाले बघा. आणि हा आहे बघा बाळ.
झोपलं का?
हा व्हय झोपत आहे.
हम् हम् हम्. मग तुमच्याकडं कसं मकर संक्रांती?
सा हा! व्हय आज ते मकर संक्रांती चौदा जानेवारीला. काय सळ्यांच्याकडेच असतय त्या
हम्म हम्म.
हम्म त्या दिवशी अ त्याच्या आदल्या दिवशी भोगी म्हणून असतय.
त्या भोगीला बाजरीची भाक री वगैरे करायच असतंय. कांद्याची भाजी गा मिक्स भाजी पर भात वगैरे असं घालून ते म्हणजे घरोघरी वाटतात आमच्या इकडे
हम्म हम् हम्म
पाच ते दहा घरं असं द्यायचं प्रत्येकाला
आ मी आम्ही पण कस करतोय आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी अ शेंगदाण्याची च नी पाच प्रकारचे धान्य घालून केलेली भाजी पाच पाच प्रकारचं भाज्या करून केलेलं पालेभाजी फळभाजी पाच प्रकारचं घातलेलं ते तीन भाज्या होय शेंगदाण्याची चटणी
आमच्याकडं कोरट्याची चटणी करतात.
शेंगदाण्याची चटणी आणि राळ्याचं भात आणि बाजरीची भाकरी असं आम्ही आमच्या म्हणजे आमच्या आम्ही आहे की नाही आमच्या कास्टवाल्यांच किती इथं आमच्या गावात म्हणजे गावात माळावर जास्त हेत. इथं गावात पंचवीस घर आहेत मग आम्हाला पंचवीस घरांना सगळ्या घरांना वाटावच लागतं
हा हा
सगळ्या बायका हळत्या दिवशी छान नटून गजरा बिजरा घालून हळदी कुंकू घेऊन मग सगळ्यांना वाटायला जातात.
हं हा
त्या दिवशी ते तीन दिवस असतात ना संक्रांती भोगी आणि किंक्रांत हे तीन दिवस बाई सुंदर नटलीचं पाहिजे असं
हां
त्या देवीचं हे आहे रूल आहे.
हा हां
त्यामुळं आमच्याकडं छान नाटून वाटायला जात्यात तुमच्याकडं
हं आमच्याकडं पण छान अ आपलं महाराष्ट्रन पद्धतीने नटतात बायका वाटायला जातात. परत आमच्याकडे इकडं अ मकर संक्रांती ते र रथसप्तमी पर्यंत बोरनान बा लहान बाळांच बोरनान करत तो आम्ही
आमच्याकडं
दागिने, हा हलव्याचे त्यांना दागिने घालून, परत संध्याकाळी तिळगुळ वाटायला जातो, आम्ही संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गडगोड बोला असं म्हणतात आमच्याकडं
इकडं पण तसं बोलतय, अआ मी, पण माझ्या मुलगीच करतोय हे हलव्याचा दागिना त्यां बोर्णन करतोय मुलगीच, मुलग्याच,, मी, दागीना माझा मीच, घरी तयार करतो.
होय काय, हा हा, आम पण घरीच तयार करते अआ, गाजर वटाणा त्या दिवशी आमच्याकडे इकडे ते, छोटी छोटी कोळा म्हणून असते ते, पुसतो आम्ही त्याच्यात पाच प्रकारच हे घालतात हा त्याच्यात, वटाणा ऊस तिळगुळे हा, गाजर ते सगळं घालून हा, त्याची पूजा करायच पाटावर मांडून
आमच्याकडं पण तसच आहे,,
हम हम्
आणि ते, बोरनहन करते ना त्या चिरमुरा मुलाच्या अंगावर टाकते कि नाही त्या चिरमुरे चॉकलेट हे वरणा वांग्या वर्ण वा, वंग अखंड छोटी छोटी छोटी छोटी, वांगी आणायची आणि, ते टाकतो, हरभरा टाकतोय आणि वटाण गाजर असं सगळं टाकून ते, त्यातन टाकून चॉकलेट असते आणि ते हे मी तर, कि नाही, असं ते कुळ्या असं की नाही ते दहा बारा कुळ्या घेतो त्यातन सगळ्या ते, कुळ्या भरून, भरून, भरून, म्हणजे माझी मुलगी, जे, जे खाते वटाण लाल वाटाण हिरो वाटाण पिवळ वटण खारे डाळ आणि, काबुले आणि आणि ती जे जे खाततेे की नाही, त्या सगळ्या कुळ्यातनी भरून ठेवतोय आणि, एक पाच कुळ्या असं करतोय त्यात अ वेगवेगळं, काय सांग अ तुरडाळ मुगडाळ, मूग, अ आका मसूर, काळे भट्ट आणि पांढरंवटाणं, हिरव वटाणं, हे सगळं भरून ते, एका ताटात भरून ठेवते डेकोरेशन म्हणून, आणि बिस्किट तिथं, ट्रेन बनवतोय, टेबल बनवतोय सगळं करून छान डेकोरेशन
पण, सगळं टेबल ते रेल्वेच परत नारळाचं झाड
हम्म हम्म हम्म
असं परत असं, उभा कसा लेणं म्हणून असं सगळं साडी वगैरे ठेवतो, त्याच्यावर नत बांगड्या,, असं म्हणजे, सगळ्या बायकांना हळदी कुंकवायला बोलवतो, त्यांना गिफ्ट म्हणून एक असं वान म्हणून त्यांना गिफ्ट घेऊन येत, अस काय तर ते, प्रत्येक प्रत्येक बायकांना असं द्यायचं, त्यांना हळदी कुंकॉल बोलवायचं त्यांना चहा नाश्ता वगैरे द्यायचं
चहा नाश्ता द्यायचा आणि, त्यांना वान देऊन घरी
हा आम्ही कस करतो, पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना, चहा नाश्ता वगैरे देतो त्यांना म्हणजे पहिला कार्यक्रम करून घेतो, त्यांना चहा नाष्ट देतो मग त्यांच्यासाठी थोडास दोन, तीन, एक गेम ठेवलेला असत मग ते गेम घेऊन मग त्यांना मग जात. तेवेळी घरी त्यानि, मग त्यांना आम्ही वान देतो जाताना असे करतो आम्ही.
मी गेम काय ठेवत नाही. पण, म्हणजे कसं होतंय अ आमच्या इथं कसं आमची गल्ली हाय कनी, त्याच्यामुळे कि नाही. पाठोपाठ असतात. माझ्या मुलाच. माझं मुला झाल्यावर, जावयच्या मुलाचं, जावच मुला झाल्यावर, तिकडच्या जावयच्या मुलाचं. म्हणजे एक टाके भाऊ बंदच आहेत, हा सगळी भाऊ बंदच येत नाही आमची, त्याच्यामुळे एक झाल्या वर एक, एक झाल्यावर एक एक झाल्यावर एक, असं असतंय आमचा कंटिन्यू, त्याच्यामुळे आम्ही गेम्स ठेवत नाही, आम्ही संक्रांतीला गल्लीत मोठ्यान फंक्शन ठेवतोय, हळदी कुंक च, मग त्या दिवशी गेम्स ठेवतोय, सगळ्या बायकांना वान देतोय. डान्स करतात बायका, अ बॉक्स आणतोय भाडे देऊन, सगळं फुल एन्जॉय करून, मग रात्री अकरा, बाराला घरी जातो, मी कधी-कधी तर दोन ला घरी आलोय.
हा, हा, ते सेलिब्रेशनच्या नादात लक्षात राहत नसेल, किती वाजता.
हम्म, एवढं छान आम्ही करतोय, काय तेवढं काय हे नाही, पण मस्त करतो.
हा, हा, आम्ही मकर संक्रांतीला जास्त करून पतंग उडवतो, असं गच्छ वगैरे जाऊन, एकमेकाच पतंग तोडायला बघतो, असं छान मज्जा असते, आमच्याकडे आम्ही लहान पोरना सगळ्यांना घेऊन जातो.
गावं.
च गाव, अ तिकडच्या लांबच्या साईडला असं खेड आहे आमचं गावं.
हम्म-हम्म.
हा, तिकडं लांब आहे आमचं गावं, हा चालते चल. हा-हा
हे पण खेड्यातच आहे. पण आम्ही सिटीच्या बाजूला हाय तेन, आम्ही सगळं एन्जॉय करतोय.
हा-हा, चालते-चालते.
सगळ्या गोष्टीची आम्ही कसं करतोय, मस्त असं एन्जॉयमेंट करतोय. अ दसऱ्यात पण त आम्ही दसऱ्यामध्ये तर एवढं छान हे करतोय, आम्ही रोज एक प्रकारच पोशाख, रोज एक प्रकारचं मस्त, मस्त, एवढं एन्जॉय करतो आम्ही.
हम्म, हो-हो, आ आत्ताच एन्जॉय करायला पाहिजे, आता दिवसमान बद्दल, आज व्यक्ती हा तर उद्या नाही त्याच्यामुळे जेवढे एन्जॉय करता येईल, तेवढे एन्जॉय करून जगायचं. मस्तपैकी, कारण आता कस, अटॅकचं प्रमाण वगैरे वाढले त्याच्यान, आज संध्याकाळी त्या ज्या माणसासोबत बोलले, ते उद्या आहे, की नाही माहित.
हा आणि कस होतय, बाहेर गेलेला, माणूस व्यवस्थित येईल
घरी परतील येतील हो गॅरंटीच नसत, आधी असं नव्हतं.
कोण पण, को दारुडी, विरुडी कून्हाला पण धडकून चालल्यात. काय, त्याला हेच नाही, प्रमाणच नाही, ते प्रमाण नाही, ते ऍक्सिडेंट हॉल्यात. आणि त्यात तरुण मुलं खुळ्यावानी करायल्यात, दारू जास्त पित्यात
हा हा ज्यांना, त्यांना कळायला पाहिजे, की आपण कसं वागायच, कसं राहायलं पाहिजे, ज्याचं त्याच हे आहे पण कळायला पाहिजे, त्यांना त्यांना ते कसं राहायचं कस वागायचं, आपण आपल्या घरची पाठीमागं हायती आपल्या वाट बघत, असं तात काळजी करत असतात, ते त्यांचा त्यांनी विचार करायला पाहिजे.
होय
हा चालतंय, चालतंय, चालते पर हा, हा, चालत होय, चालतंय, परत करते फोन ठेऊ का
हा, अजून दहा मिनिट झाले, नाहीयेत. तुम्हाला कंडिशन माहिती नाहीये? दहा मिनिटं बोलायला लागते.
हा, बरं बरं चालेल बोला मग
मग, काय आता मग, आम्ही तसं एन्जॉय करतो, संक्रांती वगैरे तुमच्याकसं हळदी आमच्यात कसं, आम्ही वेगवेगळं पण बोलवतो. आणि हेज्यात पण हे करतो.
हा, आमच्या इथे कसं, बचत गट बिशी वगैरे असते, की, नाय त्या गटातल्या बाय का वगैरे, आम्ही सगळे एकत्र येऊन सगळं सण साजरा करतोय, एन्जॉय करतोय सगळे, असं अ थोड थोडे, असे इनस्टॉलमेंट करून पैसे तिनं काढतो, असं आणि तेन त्याच्यातनं सगळ्यांना मिळून अस काहीतरी नाश्ता वगैरे, नाही तर जेवण वगैरे, कसं आपलं. पैसे गोळा होतील तसं, त्याच्यावरून करतो आम्ही.
आम्ही कसं, करतो पर हेड दोन दोन दोनशे रुपये काढतोय.
हा, हा, एका व्यक्तीला दोनशे काढता काय, आम्ही काय तसं, आमच्या मीटिंगमध्ये जे ठरलं. तसं, आम्ही करतोय प्रत्येक वेळी. जसं मेनू असेल, त्या पद्धतीने आम्ही इन्स्ट हे करतोय, त्या तिला, जेवढं येईल तेवढं करताय, हो इन्स्टॉलमेंट करतोय आम्ही.
तुमचं, अं, तुमचे, म्हणजे, तुमच्याकडे अ हे कमी आहेत, का बायका वगैरे
नाही, नाही, प्रत्येक बचत गटमध्ये कसं, जेवढं लिमिट आहे, तेवढंच आहेत, की का तुमच्याकडे कमी आहेत, का?
नाही, आमच्याकडे कसं आम्ही आमच्या ह्याच्या आहेत. की नाही, आम्ही तेवढंच करतोय बचत गटचं वगैरे नाही करत.
हा, मग तुमचे तुमच्या तुमच्या सोबत गल्लीतल्या कर त आम्ही अ गल्लीतल्या नव्हे, त्या आणि परत वेगळं, आमच बचत गटच वगैरे करतो. त्यांच्या सोबत त्यांच त्यांच करतोय, आपण आमच्या सोबत आमचे जे गल्लीतले आहे ते त्यांच्यासोबत वेगळं, त्यांच्यासोबत वेगळं असं करत. तोय, आम्ही ते त्याच्यात. आहे. म्हटल्यानंतर त्याच्यात जायलाच पाहिजे जे सगळ्यांच्या सोबत आहे. ते करायलाच पाहिजे. असं आहे.